हा येतोय येतोय येतोय बोला काय म्हणता
काही नाही बा पावसामुळे रेंज येत नाही का नाही आवाज नाही येत कोणाचा कोणाला
हो ना आपस येत नाही मध्ये मध्ये खूप ब्रेक होतो यावर हॅलो
हा आता येतोय आता येतोय हा येतोय आवाज
हा हा येतोय येतोय
ह
नाही रेंज नाही त्याच्यामुळे वायफाय असूनही उपयोग होत नाही अस अस
मध्येच ब्लँक होऊन जात
हो ना हो रेंज नाही आहेत हो आज वातावरण पण असंच आहे ना एकदम
हो ना
सकाळपासन असं चालू आहे मध्येच थोडस ऊन आलं होत सकाळी पण नंतर परत असच आहे
हो ते आता पालखीच्या वेळेस होतच ना नाही आता
आता येतोय
हा म्हटलं पालखीच्या वेळेस असंच होतं ना पाऊस येतोच येतो
हो आता आहेच ना एकादशी आलीच आता आठ दिवसांवर हो तेचच ना
दिंडी वगैरे चांगले चालले असतील ना
हो खूप छान असं छान वाटत
अस जावं असं वाटतं पण आपल्याला काही जाता येत नाही पण ते बघितलं तरी प्रसन्न वाटत
हो तेच ना आपल्याला नाही होतो आणि किती विचार केला तरी असं नाही होत जाणं
हो नाहीच म्हणजे तेवढा वेळ नाही देत येत म्हणजे आता ज्यांना सवय झाली त्यांना तर गेल्याशिवाय करमतच नाही किती म्हणजे तेवढं पाी चालणं पण तेवढं शक्य नाही सोप
शक्य नाही बरोबर आहे आपल्याच्याने नाही व्हायचं तेवढं आता तर नाही शक्य होत अस बघून असं वाटत आपण कधीतरी जावं पण नाही जाऊ शकत आपण तेवढी इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे आपली
हो पण एक मात्र आहे तिथ ते गेलं की एक अशी वेगळ्याच प्रकारची ऊर्जा अनुभवायला मिळते
हो खरंच आहे तुम्ही गेलाय पंढरपूर ला
नाही पंढरपूरला असं दर्शनाला वगैरे जाऊन आली. पण असं दिंडी वगैरे असं पालखीत वगैरे नाही गेलेली तेव्हा तर खूप म्हणजे एरवी गर्दी असते त तेव्हा तो बापरे
हो ना खरंच आहे खरंच आहे असं तीर्थस्थान आता हो जस गर्दीचे ठिकाणच झालीय आता खूप गर्दी राहते. तुळजापूर म्हणा कोल्हापूर म्हणा असं खूप गर्दीची ठिकाण झाली आहेत आ असं मुखदर्शनच होतं असं नीट दर्शन नाही ना मुख दर्शनच मिळतं फक्त ते पण असं लांबून जसं जायचं म्हणून गेलोय म्हणून जायचं असं वाटतं ते असं नीट दर्शन होत. नाही तिथे.
ठीक आहे पण मग एक तिथली एक ऊर्जा आपल्याला तेवढी अनुभवायला मिळते म्हणून वर्षातून जायचं एक
हो खरे, खरे, खरे देवस्थानाला गेलं म्हणजे ते कसं हॅलो येतोय आवाज होना. काय माहिती अ तरी रेंज मध्ये आहे पण मग तरी जात येतोय ना हा हा..
हम्म.
हो ना.
अच्छा
काय म्हणतात बाकी अजून काय करतात तुमचा काय छंद आहे?
मी ना तर रांगोळी मॅट वगैरे बनवते क्रृशाचे हार बनवते.. हम्म आता तेच काम चालू आहे सीझन आहे ना आता. श्रावण लागलं की आपले एक, एक सणवार सुरू होतात..
हो खर आहे खर आहे. त्या निमित्ताने छंदही जोपासला जातो आणि थोडासा आपल्याला हात भारी आहे थोडस असं सेल वगैरे पण करतात का?
हो हो सेल पण करते हम्म.
अरे वा.. अरे वा छान आहे चांगले म्हणजे छंदही जोपासला जातो आप आपल तेवढंच वेळही जातो खरं आहे चांगली गोष्ट आहे खर
ह आणि आपल्या आवडीचं काम केलं की असं कंटाळवाना नाही वाटत.
कंटाळवाण नाही वाटत खरे हे खरे हे.. हो ना हा बाकी?
तुम्ही काय करताय तुम्हाला काय छंद? हो हो स्वयंपाक पाणी झालं.
हा माझं काय मी गाणं शिकलीय थोडस तीन, चार परीक्षा दिल्यात पण आता पुढे काय नाही जमत एवढ. आता तेच कधीतरी वाटत करावं असं पण मग आता जवळ पास असा क्लास वगैर पण नाहीये मग ऑनलान शिका म्हटकी ते नाही होत तेवढ समोरुन कल की ते वेगळं असतं आणि ऑनलाईन वेगळंच असतं असं.
बरोबर.
त्यामुळे आता नाही एवढं होत तसं आवड आहे मला तसं करायची.
अच्छा बघा त्यातल्या त्यात आपला छंद जोपासता आला तेवच काहीतरी आपल्या नाही तर राहाडगाडग तर चालूच असतो.
हो ते तर आहेच हो. तरी चालू आहे विचार काहीतरी असं गाण्याचं वगैरे पुढे कराव. इच्छा आहे असं करायची चार परीक्षा दिल्यात मी. म भरपूर हो.. आता विचार चालू करिन काहीतरी त्याच्या पुढे हो...
मग नाही काहीतर असं, भजनी मंडळ वगैरे नाही गेलं का जॉईन?
अ नाही, आहे असं इथे जवळ पण त्यांच्या वेळा माझ्या वेळा नाही मॅच होत असं.
हा
मग आता मग लहान मुलगी आहे, मग तिचं करणं वगैरे तर मग नाही होत एवढं.
हो हो, खरंच आहे.
त्यांच्या वेळा नाही मॅच होत असं मग. ते काहीतरी घरातल्या घरात विचार चालूय आहे असं, थोडशी ते असं काहीतरी, करेन काहीतरी असं.
हा नाही तर मग मुलीलाच शिकवायचं त्यानिमित्ताने ती पण शिकेल, तुमचा ही रियाज होईल.
होय, आहे पेटी वगैरे माझी मग थोडं असं हा, थोडा विचार चालू आहे आता काहीतरी आणून दुरुस्त करून जरा बरेच वर्ष बंदच आहे. काहीतरी सुरुवात करू म्हटलं असं, हो.
काय म्हणता बाकी अजून?
बाकी काय नाही ठीक.
हो, बचत गटाचं वगैरे करता काय तुम्ही?
नाही हो, करायचं चालू होतं पण मग पुढाकार कोणी घ्यायचा?
हो ते आहेच ते, अशा याच्यात नाही कोणी नाही म्हणतात सहसा.
हो, नाही तर बचत हो, बचत गट पण खूप फायद्याचं आहे खरं तर.
हो खरंच आहे, तेच खरं आणि महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळ त ना तेवढं
आणि बचत गट म्हणजे ते ग्रुप असला की मग, कामं पण मिळतात बाहेरची.
हा बरोबर आहे. तेच ना पण सगळ्यांनी मिळून हो, सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे तरच होईल ते.
तेच, ते एक विचाराच्या बायका पाहिजे, नाही तर मग काय उपयोग नाही चत गट चा मग भांडण होतात, आणि एक दोन वर्षात गट बंद पडून जातो.
हो तसं नको व्हायला खरं, हम.
काय बायकांची मेंटॅलिटी री असते. अ बचत गट म्हणजे पापड, कुरडया बस लोणची.
अ
त्याच्या पुढे जातच नाही. हा असं काही वेगळं कराय च म्हणजे काही विचारच करत नाहीत ह्या.
हम्म खरं काहीतरी अजून वेगळंही पाहिजे त्याच्यात केलेलं. खरंच आहे, म्हणजे दुसरंही काहीतरी व्यवसाय करता येतो, की कसा कोणीतरी पुढाकार घेऊन असं समजवलं पाहिजे महिलांना.
हम.
ते कसं जरा करतील.
बरोबर.
हो ना. बाकी काय म्हणताय?
बाकी काही नाही बघा, तुमच्याकडे
हम. आमचं काही नाही बस ठीक आहे चाललंय आता मुलीची वेळ होऊन जाईल शाळेत नाही यायची... मग एक काय चालू होऊन जात.... हम् मग तिचा अभ्यास वगैरे असं...
हा मुलं शाळेत गेल्यावरच थोडा निवांतपणा असतो.....
हो ही वेळ जरा असते जरा निवांत मग जरा शांतता.... पण असते जरा बर वाटत हो.
त्यांचं खाण पिणं मग परत.... रात्रीच्या स्वयंपाकायची तयारी.
ते आले का मग चालूच होऊन जातं खरंच आहे..... मग वेळ नाही मिळत काही ना काही चालू सुरू होऊन जात मग हे आहे ते. हे अभ्यास मग करावंच लागतं..... होना हम्....
आणि आता त्यांचा अभ्यास घ्यायचा म्हणजे आधी आपल्याला करावा लागतो.... त आपल्या वेळेस तसं नव्हत काही हम.....
अभ्यासक्रम..... खूप बदलून गेलाय ना त्यामुळे आपल्याला समजत नाही पटकन.... त्यात ते एसएससी सीबीएससी आणि ते बरे भरपूर काय काय प्रकार झाले....
हो तेच समज...
त्यांचे तर अभ्यास तर खूपच अगदी खूप पुढचा आहे अगदी. मग तो समजत नाही आपल्याला गणित वगैरे ते.... नाही समजत पटकन आपल्याला.... समजून मग समजायचं त्यांना...
हो पण आपल्याला समजली तरी त्यांना कसं समजावायचं तेच आपल्याला समजत नाही.
खरंच एक.... त पद्धती वेगळ्यात त्यांच्या की नाही आपल्याला समजत नाही आणि.... नाही....
होय ना....
पाऊसात चांगलाच चालू आहे मधनं मधनं....
हो सांगत होते सत्तावीस पासून पण आता झाले सुरू भरभूर भरभूर....
हो आहे चालू आहे आज आता एकादशी..... त्यामुळे असेलच आता पडेलच उपवास असेल ना तेव्हा पण सगळ्याचे....
हो हो सगळ्यांचे उपवास.....
हॅलो....
हो येते ना आवाज...
हो येतोय मध्येच ब्लँक...
ह मग तेच ब्लँक होतय हो तसच होतय... रेंजचाच प्रॉब्लेम येतो येतोय आवाज हॅलो...
हा हा मध्येच ब्लँक होतोय...
हा हां हा तेच रेंज मुळेच होतंय तसं...
हो बरोबर आहे चालेल झाली असेल आपली वेळ.... ओके ओके ओके... बाय....
ह्.....